बोला ना.
हा मगाशी मी बोलाय लागलोनी आपोआप
हा ते बारा मिनट झाले. ह झाले. मी परत लावला तुमी उचलला नाही. मी झिरो झाला तो कॉल माझा.
नाही मग मी करालतो. म्हणून तुम उचला नाही ओ. म्हणून मग तुम्हाला मी परत मसेज, आ.
तुम्ही लावला असता मग परत मला.
नाही मग मी तुम्हाला मेसेज टाकला की लगेचं.
हम्म नाही माझं
हा हा मग म्हणून मग लगेच मेसेज टाकला मी करते. परत तुम्ही करा म्हणून. तोपर्यंत तुमचा कॉल काय उच अ तुम्ही मेसेज काय सीन केला नाही. मग तुमचा चालू होता ना कॉल म्हणून. हॅलो.
हां बोला.
आवाज येतोय ना?
हो हो येतोय बोला.
हा हा. आणि काय?
काय नाही.
एज्युकेशन किती झालय तुमचं?
ते नंतर बोलू आपण पर्सनल कॉलवर. हे रेकॉड होतो ना कॉल.
हा हा.
हम्म. पुंडलिक आणि विठलकांची कथा माहीते का तुम्हाला?
नाही ओ.
नाही का? हम्म. म्हणजे पुंडलिक हे म भक्त विठल कसा उभा राहिला विटेवरती. त्याची कथाये.
ह.
म्हणजे पुंडलिक नावाचा एक भक्त होता. तो आई वडिलांची खूप सेवा करायचा. हा आणि मग एकदा भगवान श्रीकृष्ण अ पुंडलिकाला भेटायला आले
हम् हम्
तर त्यावेेळेस काय झालं पुंडलिक आई वडिलांची सेवा म्हणजे पाय दाबत होता तर त्याने देवाला सांगितलं की तू तिथंच उभं रा मी आईवडिलांची सेवा करतो म्हणून त्याने मग देवाला एक वीट म्हणजे जे वीट होते त्याच्या बा त्याला ती तिकडं फेकली ना ती फेकली आणि त्याच्यावर उभं राहायला सांगितलं.
हा हा
विटेवर उभं राहायला सांगितलं आणि माझी सेवा पूर्ण होऊ दे म्हणून असं विठ्ठलला म्हंटला. नंतर मग ते आईवड लांनी म्हटले की जा म्हणे वी विठू म्हणजे अ देव उभं आहे दारामध्ये तू जा म्हणे आमची सेवा खूप झाली म्हणे आता म्हणून मग तो पुंडलिक
हा बोला की हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.